हॅलो!
ह काय करायलाय?
हा आहे बघा बसल जेवायच आता वाट बघत बसली.
हा, हा, हा आमचं पण नाही आम्ही पण जेवणार आहे हा. तसं आता जेवायचं. आणि काय अ मुलं तेन म्हणजे पोर म्हणजे कितवीला आहे शाळेला?
मुलगा आता डिप्लोमा झालाय आणि डिग्रीला ऍडमिशन टाकतोय आता. आणि लहान मुलगा आता सातवीला आहे.
ह. तेच आणि काय म्हणजे असं बाहेरच आहेत काय.
नाही नाही बाहेर मुलगा होता. आता गारगोटीला आता डिप्लोमाला आता घरी आहे आता बघू कुठं. कुठं ॲडमिशन मिळते त्याच्यावर त्याच्या डिग्रीला कुठ ॲडमिशन मिळते त्याच्यावर त्याला बाहेर की घरी जाऊनचो जाऊन येऊन करतोय अप डाऊन की बाहेर आणि ॲडमिशन कुठे मिळेल तिकडं त्याला जावं लागणार आता
हा, आणि काय काय नाही आमचं पण आता जेवायचं तेवढं राहिलय सगळं आवारालंय.
हा हा मला ना ज्ञानेश्वर माउलींच्या बद्दल बोलायला आवडेल. ज्ञानेश्वर माउलींच्या बद्दल गोष्ट. गोष्टी सांगायला आवडतील ज्ञानेश्वर माऊली आता आत्तापर्यंत सगळ्या म्हणजे संतांच्या तर लहान अगदी लहान वयातचं त्यांचं सगळं
अ हे झालं आणि अगदी लहान वयातच त्यांनी समाधी घेतलीच पण त्यांचं तेवढ्या लहान वयात तलंच एवढं
अगदी कार्य त्यांनी छान केल्या ओळ्या वगैरे त्यांनी छान लिहिल्या ज्ञानेश्वरी सारखा समृद्ध ग्रंथ त्याने लिहिला आहे
हा
आणि ते समर ज्ञानेश्वरत तर एवढ्या म्हणजे छान संस्कृत भाषेत त्याने लिहिलं आहे
एवढं छान छान सगळं हे ओव्या त्यांनी लिहिल्यात त्याने त्याच्यावरती अजून संशोधन चा आलं आहे ज्ञानेश्वर माउुलींच्या त्या
हा
ह्याच्यावरती ज्या ओव्या किंवा संस्कृत भाषेचा ग्रंथ लिहिला आहे एवढा समृद्ध आहे ग्रंथ की म्हणजे न संपण्यासारख्या सगळ्या आपण बोलालो की
ऐकत राहाव म्हणजे ते त्यांचं जर हे सांगायला की आपण ऐकत
होय, होय, होय, होय सोळाव्या वर्षी नी ज्ञानेश्वरीं सारख समृद्ध ग्रंथ लिहिला त्याच्यावर विचार करायचे त्यांची अफाट बुद्धिमत्ता एवढी भयानक बुद्धिमत्ता
बुद्धिमत्ता होय आणि तेवढं म्हणजे अभ्यास आणि एवढं डोकं हलक किती म्हणजे ते ज्ञान कि किती असेल करणार त्यावेळी
होय होय आणि त्यांच्या त्या पाच भावंडांनी त्यांनी अगदी लहान त्यांच्यापेक्षा निवृत्तीनाथ एकनाथ म महाराज निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई आणि हेच ज्ञानेश्वर माऊली असे पाच भावंड सगळ्यात लहान भावंड हे ह्यांच्यापेक्षा लहान मुक्ताबाई पण आई बाबा त्यांच्या आई बाबांना त्या कणी ह्याच्यामध्ये टाकतात वाळट टाकतात त्यावेळेस हा त्यावेळेस कसं ब्राह्मण लोक त्यांच्या हातनं काहीतरी चूक होते वाटतं आणि त्यांना वाईट टाकतात मग त्यांच्याशी कोण बोलायचं नाही त्यांच्याशी कोण संपर्क साधायचा नाही त्यांना कोण भिक्षा वाढायची नाही पहिल्या कस भिक्षा वाढून उदरनिर्वाह होत असायचा पण त्यांना कोण भिक्षा त्यांनी द्यायचं नाही असं ठरवत त्यावेळी ठरवले जाते ब्राह्मण लोकाांच्यात आणि त्यावे कसं श्रेष्ठ वर्ण ब्राह्मण असतोय त्यामुळं ब्राह्मण लोक जे सांगतील ते सगळ्यांनी ऐकायचं असं ठरलेलं असते आणि ब्राह्मण लोक कसं करणार आपणच श्रेष्ठ दुसरे सगळे कनिष्ठ असे समजत असतात होय आणि त्यांनी सांगितलेलं ते सगळे मान्य करत असतात त्यावेळेचे आ होतं तशी परंपरा त्यावेळी होते त्यांना वाईट टाकल्यामुळं त्यांना पोटापाल्याला मिळायचं अवघड सगळं अवघड मग एकदा काय होतं भिकठ्षा मागायला जातात ते चाप पाशे पण भावंड पण कोण त्यांना भिक्षा घालत नाही काय नाही मग उपाशी कसं राहायचं उपाशी राहून राहून ती मग तताबाई अगदीच कही झालेली असते अ खंगलेली असते असते ते रडायला चालू करते चुलीला जळण नाही पररंत बनवायला काय नाही भूक लागली म्हणून ती लढाई चालू करते त्यावेळी ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात चुलीला जळण नाही तर काय झालं मी असं हे करतो रांगत रांगल्यासारखा हे करतो थांबतो तू माझ्या पार्टीवर काय असेल ते हे करून मग ते मिक्स पीठ काहीतरी तिला घरात सापडतंय सगळं हे करून मग ती भाकरी असं थापते त्यांनी आणि पाटवर टाकली त्यांच्या तर ते पाठीवर सुद्धा त्यांच्या भाकरी भासते एवढी त्यांची अफात होय होय महिमा यांची अ तेवढी अफाट असते मग ती एक भाकरी त्यानी पुण्या गोविंदांानं पाचवी भावंडं खातात यावेला
खातात
हो आणि त्यानी अ वाट्या जाताना कोणी त्यांच्या म्हणजे शिवण सुद्धा घेत नसते अगदी शुद्ध्र आहेत असं समजत असता त्यांना मग आणि त्या पांडुरंगाची भक्ती करत असतात ना त्याने मग आता येता त्याने अभंग म्हणणं हरिपाठ म्हणणं असे सगळं त्यांचे चालू असते. मग त्यावेळेचे बा ब्राह्मण लोक त्यांना पूवीीच्याच दमवत असतात. तर त्यावेळी ते म्हणतात अ असं तो म्हणतोस हे सगळ्यातन सांगतोस तो सगळ्या माण हच्यात जीव आहे. सगळ्यांना वाचा असले तर बोलतात. तर मग तिथूनं एक रेडा जात असतोय तर त्या रेड्याला ओडून आणतात आणि म्हणतात. त्याच्यामध्ये वेद बोलायला सांग बरं तू सगळ्यांच्या जीवा सगळ्यांच्याच वाणी असते तर ह्या रेड्याच्या मुखातन तू वेद बोलायला चालू कर. बर बोलूच. त किरेड पण असं म्हणतात आणि मग त्याच्या ह कपाळावर हात ठेऊन त्यांनी वेद म्हणाय चालू करतात. तर ते वेद पण म्हणायचं त्यांना म्हणजे हे करतोय तो ब्राह्मण असतो तो म्हणतोय. तुला वेध बनायचा अधिकार नाही तर तो म्हणते. अं असं असं ह्याच्यात लिहिलंय की त्या कुठला तरी ग्रंथाचं नाव सांगतात त्या ग्रंथात लिहिले की तर सगळ्यांना वेद म्हणायचा अधिकार आहे आणि तुम्ही असं कसं सांगताय. मग तो बग्गप बसतो. ब्राह्मणा आणि मग त्याच्या कपाळावर हात ठेवून रेड्याचा ते वेद म्हणायला चालू करतात ज्ञानेश्वर माऊली म रेढा काय होतें आपला आपण बोलायला चालू करतो आणि त्यांच्या पाठोपाठ ते वेद म्हणायला चालू करते. त्यावेळी सगळ्यांना पडतो की ह हे साध सु साधा सुधा अस.
साधा सुद्धा हे नाहीत सामान्य मुलगा नाही होय त्यांची महिमा मी पण थोडफार ऐक ून होते तुझ्याकडून ऐकून मला पण छान वाटले
ह आळंदीला त्यांच्याकड त्यांची समाधी आहे सोळाव्या वर्षी नी समाधी बारा बावीसाव्या वर्षी त्यांनी समाधी घेतली सोळाव्या वर्षी त्यांनी ज्ञानेश्वरीसारखा अफाट अफाट ग्रंथ लिहिला आहे. अ ते आळंदीला कधी गेलात तर ज्ञानेश्वर माऊजंच्या समाधीचं दर्शन घ्या.
हां हां.
त्या समाधसं.
हा. आणि म्हणजे ते दर्शन म्हणजे आळंदीला आहे ते हज भज ह हॅलो हजार जग ह ह लायक ह.
कितीतरी हा मी कितीतरी वेळा जाऊन आले. दर्शन घेऊन अ पण त्या गाभाऱ्यात आपण गेलो दर्शन घ्यायला. कि असं एक वेगळंच चैतन्य अंगात येतय. आणि असं ज्ञानेश्वर माऊली स्वतः असल्यासारखा भास होत तथं. आणि त्यांच्या त्या अ ह्याच्यावरती समाधीवर डोकं असं ठेवून दर्शन मिळते. इतर कुठल्याही तुम्ही? देवस्थानला जावा किंवा कुठेही इतर जगातल्या कुठल्या याला जाव पण एक आळंदीत ज्ञानेश्वर माऊली आणि एक पंढरपूरची विठ्ठल रुक्मिणी यांनाच फक्त अगदी स्पर्श करून तुम्ही डोकट ठेवून माता ठेवून दर्शन घेऊ शकतात. इतर कुठल्याही देवाना तुम्हाला तेवढ्याजवळ होय होय. आणि ते सगळ्यात म्हणजे असं वारकरी लो तर स्वतः स्ला धन्य समजतात की स्वतः जायला मिळालं होय. हे वारकरी जे लोक आहेत ते प्र जातात वारीला
हा.
वारकरी लोक जे जातात. वारीला ते प्रत्येक वेळी जातात आणि विठ्ठल एवढ्या म्हणजे एवढी वर्ष विठ्ठेवर उभा आहे म्हणून त्याचे पाय दापतात त्यांनी पाय दाब नेतात दर्शन डोकत ठेवतात ते ठेवतात.
होय मी पण मी पण जाऊन येऊन पाय पा पा दर्शन म्हणजे मी पण पायाला हात ून दर्शन घेऊन आलय म्हणजे एकदा कस मुक दर्शन झालं. आणि एकदा मी गेलतो त्यावेळी त्यांचं म्हणजे पायाला स्पर्श करून माझं ज डोक टेकून दर्शन करून घेऊन आले मला लई असं म्हणजे जीवाला असं समाधान वाटलंत.
अ ज्ञानेश्वर माउलींचा पण तसच आहे अगदी समाधीवर तुम्ही डोकं टेकू शकताय एवढं. आणि ते डोकं टेकून आले की एवढं असं एक डोळ्याचं पारण फेटतय तेे समाधी बघितली. आणि असं अक्षरश डोळ्यात आपल्या हे एवढ्या लहान वया त्यांना समाधी घ्यावी लागली म्हणून डोळ्यात ना. अक्षरशा आपल्या पाणी येतात.
ह.
एवढं छान एवढं छान वाटतं एवढं अंगावरती काट येतात शार येतात.
थोडक्यात सांगते आमच्या पण म्हणजे हच उ जैन धर्म समाजाच पण आमचं म्हणजे आमच्या धर्माचं. असं आहे की जितकं तप तप किंवा देवाचं ध्यान जेवढं. ल तेवढ म्हणजे त्याला फ आहे नि आ मंदिराला जाऊन एक दर्शन त्यांच जर घेऊन आलं तरी त्याला देखील एक फळ फळात म्हणजे आपल्याला एक. फर मिळतय. दर्शनाचं नुसता जाऊन एक दर्शन घेऊन आलं तर जप घातलेलं वेगळं. तप केलेलं वेगळं उपवास केलेलं वेगळं. पण निदान नुसत घरी त्या दर्शन जरी घेऊन आलं तरी पण आपल्याला त्याच हे आहे.
हा हा.
हा आणि आमच्या धर्मात खर असं. आणि म्हणजे असं कुणाला असं दुखवू नये करू नये असं हे. करून उन तने बोलू नये संयम ठेवाव हिंसा करू नये. असं सगळं आमच ह्याच आहेय आणि कसं म्हणजे जेवढं आपण ह्याच्यान सभ्यपणानं म्हणजे जेवढं वागल तेवढं त्याला पण हे आहे आणि जेवढं आपण म्हणजे कठोर हे होईल क्रोध माया म्हणजे आपल्या अंगातच भरलेलं असंय मग क्रोध पण आपल्या हातच असतय आणि माया पण आपल्या हातच असत आणि मोह पण आपल्यातच असय त्याला सगळ सोडून निःस्वार्थपणे भक्ती करा
हा महावीरांनी अहिसा करू नका म्हणून सांगितलंय दया क्षमा शांती अहिंसा ही सता तो सांगित
तव सांगितल्यात होय
अ त्यांचं पालन करत राहिलं की आयुष्य आपलं आयुष्य मोक्षाला जाते
मोक्षाला जाते होय चालते ठेव परत कॉल करू
तर छान वाटलं परत करते फोन
हा हा चालतय चालते मला पण छान वाटलं ऐकून
हा चालते